बिझी काय लागाले फोन तुझा?
नाही ग बाई चालू आहे की.
काल काय झाल. हम्म काय झाल वाहिनी म्हणजे मम्मी कोल्हापूरला गेलती. ह आणि घरात अस सांगितली नव्हती आणि अचानक बस झाल म्हटले तिला. चार म ज पप्पा ग. मम्मीला का? हा आणि तिच्यावरून तुझी वहिनी चालू केली, आम्ही त्या कामच करायला आलो. काय असंच काय, तसच काय, बघणार बघणार. नाही तर आम्ही कोल्हापूरला जाऊन राहणार. असं तस चालू केल. काय भाजी फक्त चिरायची होती. त्याच्यावरून एवढं बोलली.
हम्म, तु चिरायची होती म.
नाही, म्या आंघोळीला गेलतो.
हम्म.
म आज पण दोघं. हम्म म दोघं कुठं तो फिरायला जात नाही. मम्मी फक्त ते दोघं दोन दिवस फिरायला जाणारेत ग. अजून घरात काही बोलली नाही मम्मी. मला तेवढं बोलल्या. मग मी म्हटलं तु जाणारेस त जा म्हंटलं. घरात आधी सांग म्हटलं की जाणार अस. कसं जाणारे म्हणून. असं ना कुठून जाऊ नको म्हणता तिला. झालं असेल बघ, झालं की तेचीन दहा.